हॅलो! हा नमस्कार कोण बोलत तुम्ही? माझा येतोय आवाज तुम्हाला?
हो हो येतोय येतोय.
के बर काही नाही कामच चालूत तुमचं जेवण वगैरे झालं.
हो हो जेवण वगैरे झालं आ लवकरच आवडलंय. रोजपेक्षा हम्म हेच. हा का बाकी काय ना तुझं जेवण वगैरे झालं.
हो जेवणच कामावरती बसले होते.
अच्छा अच्छा आता मग घरूनच करते का ग काम.
हो हो वर्क फ्रॉम होमच चालू झालाय ना.
अरे वा.
त घर नच करा लागत हो फक्त पाच दिवस ऑफिस असल ना. पाच दिवसांसाठी जाते मी बाकी दिवस मग घरीच असते.
अच्छा अच्छा हम्म चांगलं आहे ते घरून काम. ते एक बरं पडतात.
हो मला वाटत पण कसं आहे अ बर वाटत. पण नाही ना खूप डिस्ट्रॅक्शन होतं खूप डिस्टॅमेंट. येतो सारखा म्हणजे कोणी घरी आले किंवा. म्हणजे घरी मम्मी पप्पा वगरे नसले तर मग ते आपल्यालाच बघां लागतं ना मग त्या वेळेला खूप कमी. होऊन जत.
हम्म ते पण आहे हम्म. पण म्हणजे अस बाहेर पण जे राहतात ना ते जेवणाच. वगैरे जा ना ते ते होत. हम्म असतात हो ते आहे आणि जेव्हा. पण बाहेरच एवढं काही हे न शेवटी. हे प्रॉब्लेम पुढेेतात हो
हो घरचं जेवण मॅटर ते खूप चांगली गोष्ट.
हम्म हे जेवणनाष्टता चहा वगैरे होतो मग त्यामुळे. काय नाही होते असं. हम्म अच्छा ब आज काय बनवलं तू जेवणामध्ये. अच्छा
आज भाकरी आणि तारुड्याची भाजी. कायता सध्या जेवण वगैरे नाही बनवते कमीच बनवते. त्यांनीच बनवून गेल्यात.
हा अच्छा अच्छा अरे वा. हम्म चांग तुला पण येत असेल ना स्वयंपाक वगैरे आवड आहे.
हो हो हो, मला सगळं स्वयंपाक. त्याच्यात सगळ येतो पण मला कस अस म्हणजे काही स्पेश. मला मेनू वगैर बनवायला म आजून शिकली नाही एवढी.
हो
मला आपलं म्हणजे चपाती भाजी भा आणि भाकरी वगैरे मी खूप आधी. पासून बनवते म्हणजे खूप छोटी होते तेव्हापासून मम्मीला. तस ना पहिली भाकरी केली होती मग त्यानंतर मग मी बनवते तेव्हा पासून.
अरे बापरे हम्म छान छान मस्त. ह स्वयंपाकाची पण आवडे चांगली आहे ना.
हो पण मला शिकायच आहेत नवीन नवीन गोष्टी. ते नाही का असं जेवण वगैरे बनवायला, हा रेसिपीच शिकायच्यात मला.
हो हो, ती एक आवड निर्माण होतेच मध्ये, आपल्याला त्या गोष्टीमध्ये हळूहळू सगळ्याच गोष्टींमध्ये. हम्म.
मला लग्नानंतर मिळते आता.
हा, हा ते लग्नानंतर तर ते सग हो करावंच लागतं ते आपल्या फॅमिलीसाठी. सगळं, तेव्हा पण तिथे पण कसं होतं तिकडे पण नवीन पद्धती नवीन नवीन रेसिपीज आपल्याला शिकायला मिळतात. आईकडे थोडशा वेगळी पद्धतीने भाजी वगैरे तिकडे वेगळी. मग ते कसं आपण आणखीन वेगळ्या काही गोष्टी तिथे शिकतो. पद्धती शिकतो भाज्यांच्या वगैरे, खूप म्हणजे तिकडे पण चांगला पणे शिकायला मिळतं, म्हणजे तिथल्यांची स म्हणजे तिकडचे सनवार कसे करतात, इकडे कसे करतात म्हणजे एका मुलीला म्हणजे ना तिला दोन्ही कुटुंबाकडनं शिकायला मिळतं. आईकडे पण आणि लग्नानंतर म सासऱ्या सासू सासऱ्यांकडे पण, जे कसं आहे ना प्रत्येकाचे सण साजरे करण्याच्या पद्धती खूप वेगळी वेगळी आहे, हो. म्हणजे, अच्छा. हम्म.
पण माझ्या बाबतीत थोडंस म्हणजे सेमच सगळं झालंय, आताचं जसं आहे तसंच पुढे पण.
अच्छा अच्छा, नाही ते कसं असं जिल्हा बदलला वगैरे ना, जिल्हा बदलला गाव बदललं कि मग अ पद्धती पण बदलत जातात असंय, म्हणजे आता मी पण ता माझ्या नातेवाईकांमध्ये वगैरे पण असं बघितलंय, कि असं काही जणांना अ तिथे विशेष करून पुरणपोळीच बनवतात, काही जणांना मग ते फक्त श्री खंड पुरीच बनवतात, असं घरांमध्ये पण बघितलं मी, काही घरं फक्त श्रीखंडपुरी बनवतात काही घरं फक्त सगळ्या सणांसाठी काही घरं फक्त पुरणपोळीच बनवतात, आणि असं
अच्छा, आमच्याघरी कसं वेगवेगळं आहे, काही जणांना खीर काही जणांना पुरी भाजी काही जणांना प पुरणाची
हा हा, हो हा हा मग हे असंच, हम्म नाय आमच्या इकडे कसं असतं बहुता श अस पुन, सणांना मग पुरणपोळीच बनलं जाते. अशी आणि विशेष करून जर कोणाला खाण्याची वगैरे इच्छा असेल काही समज आता पुरणपोळी खाऊन कंटाळ आला तर म आचाऱ्याला आपण श्रीखंड वगैरे म तेव्हा बनवली जाते, पण म शक्यतो
पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला, म्हणजे आमच्याकडे पूर्णान्न म्हणून पुरणोळीचाच नैवेद्य सणांना वगैरे देवाला दाखवला जात असं, हम्म. आणि मग बाकी अ आमच्या इकडेचे राहतात मग त्यांच्याकडे पण तसंच आहे, की म इकडच्या सणाला पुरणपोळी इकडचा डाळ भात करतात किंवा मग हा असं पुरणपोळी किंवा खापराची पोळी वगैरे पण करतात. तिकडे क खानदेशव् खापराची पोळी म्हणजे आपण पुरणपोळी करतो ना तशीच असते ते. तशीच असते ती. अ आपली गव्हापासूनच.
अच्छा, म्हणजे आमच्याकडे सोजी वगैरे बनवतात. सोजीची पोळी. त्यानंतर सोजी माहीत असेल ना तुम्हाला. हो हो. सोजीची होय. सोजीची. पोळी बनवतात. किंवा मग आपण जस म्हणजे सोजी ब तस सोजी बनवून घ्यायच. आणि ते सारण म्हणून आपण भरून पोळीसारखं लाटून भाजायच. असं.
ह. अच्छा अच्छा.
आणि आमची आमच्या कडे ना, ह तुमच्याकडे कोणत्या पद्धतीची पुरणपोळी बनवतात. म्हणजे तेलावर ती लाटलेले की ब आपली ह्याची. पिठा पीठ लावून लाटतात.
हो हो. नाही. ते पीठ लावूनच.
अच्छा, मला ते हे खूप जास्त आवडतात. जे तेलवाले असतात ना, तेवाले.
अच्छा अच्छा.
ते छान लागतात. एकदम सॉफ्ट पण होतात. आणि अ टेस्ट पण खूप छान येते त्याची. च
हम्म हम्म हम्म. अच्छा अच्छा, नाही ते इकडे नाही एवढं. असं तेलाचं वगैरे नाही. हम्म आपली साधशीच. हम्म बनव
हा ह.
हम्म. बा की आणखीन म?
बाकी बाकी आणखीन नाही. मला एक प्रश्न होता दिदी. म्हणजे काही लोकांना असं वाटतं ना की, लग्न म्हणजे खूप जबाबदाऱ्या
हम्म.
अस हो.
तुझा आवाज नाही येते ग.
ह
हॅलो.
हॅलो.
हॅलो. आत्ता येतोय का माझ आवाज?
हो हो हो. येतोय.
हा, म्हणजे मला एक होतं प्रश्न की, काही लोकांना असं लग्न म्हणजे खूप जबाबदारी. किंवा अस दडपण वाटत. असं मत, नेमक तुमचं काय अ म्हणजे मत आहे. लग्नाबद्दल?
ह ह. म म्हणजे कसंये. लग्न जमलं ना म्हणजे मी माझ्यावरन सांग ते. माझा अनुभव सांगते. जेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या लग्नाविषयी जेव्हा बोलणी सुरू होते. किंवा एक स्थळ बघितल्या जात. आपल्यासाठी. तेव्हा, मला माझ्यासाठी जेव्हा घरातले बघायला लागले ना स्थळ तेव्हा मला एक अशी कुठली तरी एक अशी, भीती वगैरे असं आपण म्हणतो ना तसं झालं होत. पण आणि मी ते मा -ह. पण मग ते असं असतं ना की, प्रत्येक मुलीला ते असतंच. की आता माझं लग्न होणार. मी दुसऱ्या तिथले लोक मला कशी म्हणजे मी माझं पटेल ना आता लोकांसोबत वगैरे सांभाळून घेतील का माझ्या आवडी निवडी तिथे जपल्या जातील का किंवा मला थोड फ्रीडम जस माझ्या माहेरी थोडस काही गोष्टीने मला फ्रीडम आहे तिथे मिळेल का मला. अशा काही गोष्टी तिच्या डोक्यामध्ये चालू असतात कारण तिचं कसं असतं ना आयुष्य बदलत असतं. म्हणजे इकडे आईवडिलांकडे ती जी जगलेली आहे ती तिकडे तिला तेवढं मिळेल का अस तिला ते एक हे असतं आणि आपलं कस एक जोडीदार म्हणजे जो आहे आपला आयुष्यभराचा तो मला समजून घेईल ना असं, की मी जे स्वप्न बघितले मी जे करियर केलंय, तुम्हाला सपोर्ट करेल ना या सगळ्या गोष्टी अस पण एकदा का तिचं म्हणजे लग्न जमलं त्या लोकांसोबत येणं जाणं होत, बघणं होत मग ते बोलणं होतं मग त्या बोलण्यामधनं मग काही गोष्टीन कळतात. की हा ह्या घरामध्ये ह्या ह्या गोष्टी आहेत. मला तिथे जाऊन तसं करावं लागेल तसं वागाव लागेल किंवा जॉईन फॅमिली असेल मला सगळ्यांसोबत ऍडजस्ट करून घ्यावा लागेल या सगळ्या गोष्टी हळूहळू मग तिला एक काय म्हणता, जस आपल्याला कुठे लग्नात गेल्यानंतर नातेवाईक वगैरे भेटतात एकदा एका ठिकाणी भेटतात. परत दुसरीकडे भेटतात. मग कस होतात मग आपलं बोलणं वगैरे होऊन एक विचार करतो ना समोरच्याचा काय विचार आहे किंवा त्याची काय बोलण्याची पद्धत हे. त्यानुसार आपलं हळूहळू हळूहळू जमून जातं म्हणजे माझं तरी तसंच झालय. एक दोन, तीन वेळा येणं जाणं झालं एकमेकांकडे बोलणं झालं. त्यानंतर मग हळूहळू बोलत बोलत बोलत मग एकमेकांच्या आवडी विचार हे सगळ्या गोष्टी झाल्या असं आणि मग नंतर लग्नानंतर एक महिन्याभरानंतर सगळ्या गोष्टी नॉर्मल होऊन जात्या मग हे पण घर आपलंच हे ते पण घर आपलंच हे मग सगळ्या गोष्टी मग काही नाही वाटत मग नंतर. हा नंतर काय नाही वाटत ते सुरुवातीला वाटतच तसं प्रत्येक मुलीला वाटतं ते.
हो. म्हणजे काही लोकांचे असे मत असतात ना की बाबा लग्न कशाला कराय लग्न जे म्हणजे जगण्यासाठी लग्न करणं महत्वाचंच असतं का असं वगैरे एक एकाच म्हणजे हे असत. पण पण मला काय वाटतं माहितीय का की शेवट परंतु जरी म्हणजे आपण कितीही पैसे कमवत असू तरी माणसाला एक मानसिक आधार हे.
जोडीदार हो हो एक जोडीदार जगण्यासाठी एक जोडीदार कोणीतरी पाहिजेच असतो बरोबर.
नंतर मग ते शेवटपर्यंत आपल्या आई वडील आपल्याला देऊ शकत नाहीत. म्हणजे हा म्हणजे खूप मदत करतील हे करतील पण एक क म्हणजे असा एक हॅलो
ह ह हां हां.
हा असा एक लाईफ म्हणजे जीवनामध्ये अशी एक परिस्थिती येते जिथं की आपल्याला आपले आई वडील सुद्धा म्हणजे अ हे करतात. अ म्हणजे हा म्हणजे त्या परिस्थितीत की म्हणजे मला असं वाटतं की बाबा आई-वडिलांच चे थोडे क्षण आणि म्हणजे पूर्ण आई-वडील जे आहेत ना पूर्ण आयष्यभर आपल्याला म्हणजे पुरू शकत नाही त्यामुळे लग्न ही एक प्रथा निघली असेल असं मला वाटतं. तुम्हाला म्हणजे त्या बाबतीत काय वाटतं नेमकं असं?
हम्म नाय नाय, तुझं पण विचार सेम ए माझं पण सेम हाय चालेल चालेल, बोलूया आपण नंतर हं.
हो हो चालेल.